हॅलो.
हा बोल.
काय करती?
काय नाही ग पोसाच बोर होऊ राहिल बसून.
हाव का?
हाव ना मला पण बोर होऊ राहिल मला काम करायचंय पण मग बार निघता नाय ये ना.
पाऊस चालू आहे का बरोबरच आहे दना दन येऊन पडत बीन जात बी नाय.
अच्छा अच्छा अच्छा पोचले ना? ते काकुल फोन करायचा होता पण ते काय उचलिना त्यांचा फोन चालू नाय. कीस्ता राहतो त्यांना तेच कोण तर वारलं ना तिकड जायचय.
हाव का एवढ्या पावसाच काय खरय म्हणा बाई नंतर जा ना अक्काला म्हणा.
हाव.
पाना पावची आणखी दैनी.
अजित दाद पवारच्या हे हाय आज.
हा वाढदिवस हाय आज.
हाव.
चालू ए?
हाव ना.
मोबाईलवरती येतो सकाळचं मोबाईल पुरीला
हो का?
मला बोर होऊ राहील मोबाईल पाऊण.
हम्म त्यांचा मोबाईल ते काय करू लागले? हो का बाय.